हॅलो! हॅलो! हॅलो ताई आवाज नाही येत ये तुमचा हॅलो! हॅलो! हॅलो हा येतोय येतोय
हा मी जाऊ नका माझा एक कॉल एकाच वेळेला सेम वेळी आला तुमचा कॉल चालू असतानाच एक कॉल आला तर हा त्या त्यानंतर हवं होत एकच हव तर हो म्हटलं तेवढं सांगितलं आणि म्हटलं तो पण कॉल तुमचा डि स कनेक्ट नाही ना करू शकत फुकट जातो ना मग
हो हो तेच ना झिरो सेकंड आलं असत म माझं
हो हो हो ते वेब सिरीज ना वेड हाय व्यसन आहे व्यसन असं बघत राहिलं ना की बघत राहिलं होतं खरंच सांगतेय असं
जाऊ दे पुढच्या एपिसोड हा पुढच्या एपिसोड मध्ये काय होणारये मग असं असलं ती मध्ये आम्ही ना ती हा!
अ हा तुम्ही बोला बोला हा हां पुढे काय होतं ही उत्सुकता लागते ते बरोबर आणि त्याचे सीझन पण असतात हो
खरच आहे खरच आहे ते सीझन असल कि या सीझन मध्ये पुढच्या सीझन मधे
हो म्हणजे तीन ते चार सीझन मध्ये सहा सहा एपिसोड ते साय चोक चोवीस तरी चोवीस ते पंचवीस एपिसोड तर असतातच असतात एवडे पण असतात हो हो एक बघितली ना बापरे!
हा!
कळत अरे हाच तो असा इतक बघ म्हटल काय डारेक्ट शेवटचा एपिसोड बघायचा.
हो पहिला बघायचा आणि शेवटचा बघायचा.
हा म्हजे शेवटचा सीझन आणि हे बघायचं अख्खा वेळ आणि ना ती पात्र मध्ये, मध्ये येऊन जातात त्याच्या नंतर काहीही सबंध नस तो असं पण होत आणि आपण असं बघत बघत वेड्यासारखे बघत बघत राहो
हो ना खूप म्हणजे इंटरेस्ट येतो पण ते मध्ये कुठली वासे पूर होती ती गँग ऑफ वासेपूर म्हणून तिचे तर जवळ जवळ एक एक एपी एक याच्यामध्ये सीझनमध्ये सात आठ अ कॅग ऑफ वासेपूर म्हणून होते एका सीझनमध्ये दहा एपिसोड असे त्यांचे चार
म्हला ना तुम्ही ती मगाची साईटस पर्सनल ले वाटसअप वर टाकून ठेवा मला माहिती झाली मदे तुमी डाऊनलोड. त्याच बोललत तना मूवी त्याचं मला जरा हे करून द्या माहिती करून द्या त्या त्याच्यावं टाका ते म्हणजे का हा म्हण ते कस बरं पडेल न पिक्चर बघायला कधी-कधी हे कं टाळा आला त ते बघायचं.
हो खरंय म्हणजे असं बरं वाटत वो जरा कधीतरी एखादी तरी. बघली एखादी वेब सिरीज पाहिली मध्ये ती भुताची बघितली होती आमी.
हा असं काही. जाहिराती येतात ना बसमध्ये वगैरे बसच्या ह्याच्यावर वगैरे लावलेले असतात ना. तेव्हा जरा माहिती पडतं नाही तर बाकी असं टी व्ही बघितला नाही जात.
आणि पेपर पण वाचला जात नाही, त्यां मुळे नाही माहिती पडत ते असं बघितलं कुठे. कशावर कि ह्याच्यावरच काय आलं फेसबुक बीसबुक वर काय जाहिरात आली. तर माहिती पडत नाही तर काय नाही माहिती पडत पण जास्त सस्पेनस. होवीच असेल ना त जास माला तर या वैयक्तिक आवडतात जास्त बघायला पुढे, पुढे काय पुढे, पुढे काय. ते आपण तर्क करतो ना अ हा. लय हॉरर वाल्याला पैसे पण पोलीस इस वीस इन्व्स्टिकेशन वगैरे असं किंवा आपण केस पण करतो ना की हे असेल ते असेल मग ते जर आपल्या डोक्याला पण चालना मिळत. म्हणजे मला वाटतं अस चालला मिळते ना आपण थोडस. गेस करतो हूं!
ती ही बघितली प्रीतम अँड पेजरो म्हणून. ती पण खूप सुंदर होती म्हणजे असं सस्पेन्सच हे पोलीस इन्व्हेस्टिगेशन.
म मला ना ते नाव पण पाठवा अशा छान, छान. सिरियल तुम्ही बघत असाल ना आपण वैयक्तिक मैत्री पण करू शकतो याच्यात. काका आता मी ही मी बघेन.
त्यात मुलं बाहेर कॉलेज ला गेले की मग ये.
हा आमचा पण आहे पण नाही तो एवढा नाही येत. तर त्याला ना क्रिकेटमध्ये खूप इंटरेस्ट हेत. एवढं सिरीज बीरीज मध्ये कंटिन्युशन नाही. ते नाही आवडत त्याला. बुद्धिबळ ते खेळतो. क्रिकेट खेळतो. पण असं वेब सिरीज कंटिन्युशन मध्ये नाही. अ म एवढं नाही. अजून तरी वेड आलेल नाही.
पण चांगले हे. बुद्धिबळ वगैरे पण चांगली गोष्टय म्हणजे. डोक्याला चालना मिळण्याच. ह.
वेळ ते प ते फार आवडतं त्याला. आणि हे क्रिकेट म्हटलं तस. त्या आता सध्या मॅचेस पण चालू आहेत ना. त्याच्यामुळे तर वेळ जातो त्याचा. म्हणजे असं. मॅचेस चालू असत तुम्ही हल्लात वाटत. हल्लात जागा हल्ली हल्ली जागा.
एकदा हल्ली होती. पण आता आधी होती त्याच जागेवर. मग
जरा तुम्ही हल्ल्यात जागी जातो आवाज. बाकी काय ना होतंय. मी बसलीये. खुर्चीत आहे तिथेच जागेवर. हॅलो हॅलो. हा आवाज येतो का? मी जागेवरचे. हा जागेवर मी.
आला, आला, आला. आवाज आला. हम्म.
अरे तुम्हाला थोडक्यात मुमेंटच करायला नकोय बहुत तेक असं दिसतय. जरा हा हा
मोबाईल जरी हला हातातला. तरी तरी रें
हा हा तस होतय. अरे आता मी गावाला गेलेला माझ्या हात तास राहिला. म्हणजे गावाला गेले ना, त त्यांच्यामध्ये काय व्हायचं विशिष्टच ठिकाणी आले कीच यायचा. म्हटलं असं नको कोणाच नुकसान. किंवा आपलं पण नुकसाने. त्या पेक्षा नको स. मी लावलेच नाही मग कॉल. आता गावावरून घरी आले. तेव्हा मी कॉल लावायला परत सुरुवात केली. आणि आता माझा कॉल संपला ना, तर मला परत चालेल पाच कॉल. म्हणजे काय प्रश्न नाही. आपण उद्या करू. म्हणजे माझा पण टास्के. तुमच पण टास्क स्के. त लावू शकतो आपण असं अल्टरनेट अल्टरनेट. एकला एक. एकला एक. किंवा तुमच्या त्या वहिनीला सॉरी वहिणी‌ला पण सांगू शकतो. सो सो नंदाना पण सांगू शकतो की त्यांचा पण होऊन जाईल. आणि आपल्या सगळ्यांचच हे होईल. तेवड. मला वाट हे झाल्यावर नाहीयेत कॉल बहुतेक. टास्के वाटतात वाटतं. असं वाटतं ते. अ ब सं ब आता मला पाच आले. पचास परत. म्हणजे माझे हा पाच आता बा कीये. हा तुमचा झालं ना शेवटचा मगाशी माझा. त्याच्यानंतर मला पाच केले आहेत. म्हणजे आहे मला पण करायचय. म्हणजे आपण एकमेकांना करू शकतो. तुमचे बरेचेत का? म्हणजे किती ये? अ हो याच वेळेत करूया. हा दावाये का? पंधरा असतील ना ‌? हा ओके ओके. हो हो जास्तय तुम्हाला. हा हा म्हणजे दहा दहाच्या टप्प्याने आ तसं तुम्ही घरगुती घरगुती पण नंनद भावजई जरा तरी बोलू शकतात. जरा तरी काय फॅक्टर निघू शकतो. पर्सनल लेवल वर नाही बोलायचं पण ऍटलिस्ट आवडीनवडी तरी माहिती असल्या. तर थोडं तर मी काहीतरी बोललं जातं. एकदम अननोन माणसाशी बोलणं म्हणजे हा. एकदमं अस हे होत. चला काहीतरी असं
तरी बोललोय आपण आज बऱ्यापैकी असं छान वाटतं.
हो हो हो. म्हटलं पर्सनल लेवल पण मैत्री करायला काहीच हरकत नाही ओळख आपण वाढू शकतो. हे एक फक्त माध्यम आहे आपला टास्क पूर्ण करायचं.
खरंच आहे.
असं आहे हो हो हो. हो हो ते पण आहे नक्कीच नक्कीच हो हो ते पण एक कौशल्य आहे ना की आपलं की आपण वेगळ्या व्यक्तीशी ज्या मी चेहऱ्या पण ओळखत नाही बघितलं नाही काही नाही त्यांच्या आवडीनिवडी विषय माहित. नाही आणि तो आपला कोणी लागतही नाही. अशा व्यक्तीशी बोलायचंय डायरेक्ट एवढं सोपं नाहीये ते.
खरंच आहे आणि हे फक्त बायकाच करू शकतात.
हो हो नाही तर आपण आता इन्क्वायरी कर. हा ही वस्तू मिळते का तुमच्या दुकानात मिळते का प्राईस किती हे किती असं म्हणून आपण फोन ठेवून देऊ याच्या पलीकडे का कोणाशी मैत्री तर करायला जाणार नाही एवढं म्हणजे फॉर एक्झाम्पल असं काहीतरी बोलू विषय संपला. ते त्या माणसाचं बोलणं नाही आवडलं अरे काय हा बोलतोय कसा बोल ठेवून देऊस एवढंच होऊ शकत.
खरय खरच आहे पण आता हे एवढं बोलणं शक्यताच नाही. आणि हे या निमित्ताने होत हे आपलं खरंच आपल्यालाही मान मानलं पाहिजे की आपण बोलतोय एवढं. खरय खरी गोष्ट आहे.
हो हो हो मी बऱ्याच वस्तू बनवते म्हणजे माहिती साठी सांगते खड फॅब्रिक म्हणजे आपण चंची कुंची चौंग वस्त्र ओटी वट बटवा वगैरे वगैरे वगैरे बनवत असते मी हॅलो.
तुमचा.
नाही हॅलो मी जागेवर आहे मी जागेवर आहे. म्हटलं खणाच्या हा खणाच्या मस्त. तू बनवते वेगवेगळ्या ओटी बटवा वगैरे वेगळ्या जस्ट माहितीसाठीठी तुम्हाला सांग ते म्हणजे बाय मिस्टेक आपण काय कुठेच माहित नाही. पण पर्सनली मला माहित पडलं तर आपण एकमेकांना ट्रान्झॅक्शन. कोणाला हवां असे तर देऊ बीऊ पण शकतो असं म्हणजे. तोरणं वगैरे किंवा खाणाच्या कापड्याचे असं. मी सगळं बनवत असते चालू असत म्हणजे आणि विकते पण म्हणजे अस ् हो आणि आमच्या सासूबाई पण तात पाठफिरीच वगैरे असत ना ते करतात. पाच खिरी लागतात ना लग्नात गवले वगैरे मालत्या हा त्या पण त्या बनवतात हो हो हो हो हो त्या बनवतात त्या तर महिरपी करतात मो त्याच्या वगैरे आणि आमच्या नणंद पण तेच वेगवेगळ करतात त्या कंठी करतात काप्याच्या आली नवीन नवीन कंठी आल्यात ना गणपतीसाठी. ते वगैरे करतात त्या असं म्हणजे ती तिघांचं चालू असतं काही ना काहीतरी.
माझ्या नणंद पण करतात.
अजात हा हा या हा. हो याच ना आपल्या ह्याच्यात आहेत त्यास ना ओके ओके.
तुमच्याशी ज्या बोलणारेत ना आता, त्या हां आता च्या सध्या बाहे हां, बाहेर असतील वाट तर त्यानी फोन करून विचारते त्यांना, हो.
उद्या करू, आता काय माहित म-मगाशी म्हटलं तसं, आता मी थोडं जेवेन आणि मग जा त्याला जायचंय ना, चार वाज लागत केव्हाचं असं हां ह्ह्हणं हो हो, उद्या-उद्या काय प्रॉब्लेम नाही, उद्या कुठे जायचं नाहीये त्याच्यामुळे रा काय झाय जेवून बिऊन आवररून, प-पुढे तेवढे, आता किती झाले?, दीड वाजलेत ना. साधारण दोन पर्यंत सगळं आटपेल माझं, दोन तास जरा थोडं बघते दुसरं काय थोड्यावेळान मग जायची सोय होईल, तेवडी. त्याच्यामुळे, मी हा डिस्कनेक्ट करते, तुम्हाला एक कॉल करायचा, तर करा लगेच, हां ठेवते हां.
चालेल करते-करते हां.